कस येत तुला
त्या बघ
आता
हो हो हो आता क्लिअर आहे
तर मी बोलत होते की मी ना तुला म्हणजे मला असं माझ्या डोक्यात अचानक विचार आला आणि म्हटलं तुझ्याशी डिस् कस करून बघावं. तुझे पण तेच विचार आहेत, का तुला पण जुन्या आपल्या परंपरा ज्या होत्या त्या त्याच आवडतात असं.
अं कोणत्या विषयावर म्हणलीस म्हणजे नेमकं काय बोलायचं? दसाम
अरे आपल्या जुन्या ज्या परंपरा होत्या जस, बालविवाह, मासिक पाळी आल्या. मंदिरात न जाणं, किंवा घराच्या बाहेर राहणं, ह्या पद्धतींबद्दल बोलायचं होतं मला.
का.
तर तुझं काय मत आहे त्या बाबतीत? हा बाबा, ज्या ह्या परंपरा, मोडून निघाल्यात त्या बरोबर आहेत. का ते चुकीचे आहेत. कारण की आता पण म्हणजे असं कुठेतरी बघायला गेलं ना तर लोक का अजून पण त्या जुन्या परंपरा पाळतात.
घर
आता बघ आमच्या घरासमोरच, म्हणजे आताच मी जस्ट बघितलं म्हणून मला तो विचार आला. म्हणून मी म्हटल तुझ्या डोक्यात पण तोच विचार आहे का तुमच्या तिकडचे लोकांचा पण तोच विचार आहे, कि वेगळे, जुन्या पद्धती त्यांनी पाठीमाग सोडल्यात का नाही?
नेमकं काय म्हणतेस.
आमच्या घरा पुढं, म्हणजे एक दिदी राहते. तर त्या दिदीची मासिक पाळी चालू आहे. तिची आजी काय बोलली, की बाई मला शिव, शिव नकोस.. तुझी मासिक पाळी चालू आहे, तू माझ्यापासून लांब राहा, मी देवाला जाणार आहे. वगैरे वगैरे असं तिला बोलत होती. तर मला असं वाटत की ते जर आपल्याला देवानच दिलेलं आहे ते आपल्याला देवाचीच देण आहे तर, शिवाशिव न करणे, हा कुठला मुद्दा झाला?
माला काय वाटतय दुद छान टॉपिक. म्हणजे, म्हणजे आज मला वाटलंच होतं पण टॉपिक तर छान निवडलाय.
ब
काय झा माहिती काय म्हणजे म माहि
हॅलो तुझा आवाज अडकतोय.
आवाज येतो आता?
हा आता येतोय.
हा म मनजे हे बघ पूर्वी कस असायचं, बायकांना
पूर सोयी सुुविधा आहेत. म्हणजे आपल्याला आपल्याला पाणी काय बाहेरून नदीवरून का आणयला लागत नाही हळू पण अस म्हणजे जनावर रे अस काय नाय म्हणजे आपल्याला काम कमी आहेत. पण पूर्वीच्या काळी सोयी सुुविधा कमी होत्या. त्यामुळे घरातली भरपूर असायचे, म्हणजे नदीवरून पाणी आणण, लांबून पाणी आणणं.
लांब जाऊन, नदीवर जाऊन, कपडे, धुणं वगैरे भरपूर असायचं.
असं का? बसायचे आणि आता गिरण आल्यात, किंवा आता पिठ आल्यात, त्यावेळेस जात्यावरच दळायचे ना. आणि जनावर वेगैरे असाय त्, यांची काम कराला लागायची, आणि आ वरे तिथं काय अ जुन्या पद्धतीत कस सारवय, सारव न असायचं म्हणजेे घर सारव तुला माहितच असेल ना?
हो हो माहितीये.
मग ते ती म्हणजे त्या काळीना त्या लोक स्त्रियांना भरपूर कामा असायचे आणि ह्या म्हणजे? हे जे काय आपले पीरियड्स वगैरे चार पाच दिवस चालतात. मग त्याच्यामध्ये त्या स्त्रियांना म्हणजे एक म्हणजे मानसिक ओडातण म्हण किंवा शारीरिक ओडाताण फार व्हायची. मग त्यांना आराम म्हणून त्यांना ते वेगळं ठेवलं जाय. की बाबा तुम्ही घरातली काही काम करू नका तुम्ही वेगळ बसा वेगळं बसा. म्हणजे काय तुम्ही म्हणजे ते काय चार पाच दिवस एकंदरीत स्त्रियांना एक आराम भेटत होता. त्या काळात आणि ते खरंच खूप गरजेचं होतं आता आपण बघतोय आता टीव्हीवर तू ऍड बघतेस कि ते अ पॅड्स वगैरे का एक मुलगी असते अन ती पीरियड्स वगैरे झाल्या उड्या मार ते आणि म्हणते लिकेज नाही हे न नाही ते नाही हे फक्त दाखवायच्या गोष्टी झाल्या पण मी तुला ऍक्चुल मध्ये सांगते पीरियड्सच्या काळात महिलांना म्हणजे आता एक अ करण्याची खरंच गरज आहे. आता मला सांग आपल्याला एखाद्या आत हातावर तुला जर मी कापलं. तर तुला तिथे रक्ता येणार बरोबर आहे किंवा तुझा जखम होणार मग तू तो तू ते कामात वापरणार आहेस काय? तुला होणार आहे काय ते तुला त्रास होणार दुखणारच ना.
हा
तू त्या हाताला जेवढा शक्य तो तितका आराम देशील तू ती जखम भरी होऊस पर्यंत त्याला म्हणजे हे करणार नाहीस जास्त त्याला दुखापतल होईल अस तो काही वागणार नाहीस. त्याणेकरून तुला त्रास होणार नाही असंच वागशील ना तू काळजी घेशील ना त्याची.
म जे काही स्त्रियांना हे होतय ना! हे मला वाटते हे त्याच पद्धतीचं आहे फक्त आपण समजून घेत नाही की आताच्या तर मुलींना मला वाटते की आरामाची खरंच गरज आहे आणि आता बघ तेच ना की हार्मोन्स चेंज होतात. हार्मोन्स चेंज झाल्यामुळे काय होत. ते कि अ मानसिक त्रास जो आ आजकाल वाढतोय तो एक खूप पटीत वाढतोय मुली डिप्रेशन, एन्झायटी, काळजी सतत चिडचिड पणा. अ एकदमच हार्मोन्स बदलणे हे सगळे परिणाम स्त्रियांना शारीरिकच्या ह्याच्यावर आताच्या ह्याच्यात तर फार होतात त्यामुळे मला वाटते आधीची जी प्रथा होती ज्या हा त्यांना ते समजायच नव्हतं. तेवढं म्हणून ते काय म्हणायचे देवाच्या नावावर हा तू व्य राहा असं राहा म्हणजे वेगळं बस आमच्या गोष्टींना शिवू नकोस. पण एकंदरीत काय अर्थ होता त्याचा म्हणजे? हे तो काय होता त्या स्त्रियांना आराम मिळावा हा हेतू होता पण आताच्या बदलत्या काळात काही स्त्रिया म्हणजे अडाणी राहिला ना त्यावेळेस मग त्यांना असं वाटते की देवा च्या नावाखाली बाबा हे असय पण तुला कस सांगू? माझं प्रॉपर असं मत आहे की असं काही नाही निसर्गान दिल न. आणि एक एक पॉडकास्ट ऐकलेला तुला युट्यूब वरच सांगते काय. फार छान होत तो मला त्यातली काही गोष्टी पटल्या मंदिरात न जाणं म्हणजे काय असते आपण म्हणजे स्त्री ही एक आद्यशक्ती मानली जाते. आपल्यात खूप फ्रिक्वेन्सी, एनर्जीची फ्रिक्वेन्सी जास्त आय आपल्यामध्ये कारण आता म्हणतातच की स्त्रियाला खूप सहनशक्ती असते.
विचार कर ना, आता तूच विचार कर, असं का बोललं असेल स्त्रियांना खूप सहनशक्ती असते कारण की स्त्री सर्व्या गोष्टी सहन करून घेण्यात म्हणजे सहण हा ती घर सुद्धा मॅनेज करू शकते, ती ऑफिस सुद्धा मॅनेज करू शक ते परत ती तिला तिच्या मुलांना सुद्धा मॅनेज करू शकते, त्येंना वाढवू शकते.
हो आणि सगळं ती पुरुषाशिवाय करू शकतेस. एक स्त्री आणि तिज्यात भरपूर सहनशक्ती असते, विचार कर एक नवीन जीवाला जन्म देऊ शकते ती स्त्री म्हणजे ही आद्यशक्ती आहे आणि तिच्यामध्ये कनाय एक फ्रिक क्वेनसी जास्त असत्या म्हणजे एनर्जी जास्त असत्या आणि आपण म्हणतो मंदिरात आता आपण मंदिरात जातो, मंदिरात गेल्यानंतर आपल्याला खूप शांत वाटते, बरोबराय? शांत का वाटतय? तिथलं एन्वायरमेंट तिथ देवाचे आपण म्हणतोय ना तिथे एनर्जी अस तेति ती त्याने आपण आणि आपल्यात पण एनर्जी असत्या मध्ये ऐकलेलं तुला सांगते मी आणि त्यांनी काय म्हणलेलं, की स्त्री नी का जाऊ नये कारण स्त्री मधे त्या काळात एनर्जी हाय लेवल असते, आणि ती एनर्जी पण हाय लेवलला असत्या, आता दोनी हाय एनर्जी आल्याल्या तुला माहितय काय होणार?
विस्फोट होणार.
हा मग त्यामुळ स्त्रियांना मंदिरात येणं बंधनकारक आहे अ अस म्हणलं जातंय त्या काळात, कारण एनर्जी त्यांची हायलेवलला असत्या. पण हे या सायन्स कुणाला इतकं कळत नाही म्हणजे हा काय, कोणतं असं एका असता मग त्यांना हात देवाचाय, असाय तसाय हे त्याच्यामागचं खरं कारणाय
हा.
स्त्रीला अजूनही आद्यशक्ती म्हणतातच की
हो आता तूच विचार कर ना, देवाऱ्यात पुजारी म्हणून फक्त पुरुषच का असतात? स्त्रिया का बर नसतात? कारण की स्त्रिया, स्त्रिया हे खूल स्वतःच एक म्हणजे देविक रूप आहेत, त्यांच्यात ती पॉझिटिव्ह एनर् जी आहे की स्त्रिया मंदिरात देव, पुजारी म्हणून नसतात
हा. दॅट्स इट इतकंचाय आणि अ हे म्हणजे आताच्या बघ ना, आता लई आ आताच्या मुलींमध्ये ना अ तेवढी सहन करण्याची शक्ती नाही कारण त्यांचं उम खाणं, पिन ये म्हणजे आसपासचं वातावरण आणि आतका आजकाल मोबाईल वा मोबाईल मध्ये बघणं. किंवा विचार ते पूर्ण बदल्यामुळ त्यांचे हारमोन्स् मदे चेंज होतात आणि आधीच्या मुलींना तेरा चौदा वर्षामध्ये पिरियड चालू व्हायचे. पण आता काय झालंय, आठ नऊ वर्षाच्या मुलींना म्हण, नऊ दहा वर्षाच्या मुलींना पिरियडस् येतात, हा का तर त्यांच हा त्यांचं अगं हार्मोन्स चेंज झाले ना, त्यांचं खान पिनं बदललं आधीच तसं नव्हतं, आधी खाणपिण वेगळं होतं आता प्रत पू आता प्रत्येक खाण्यापिण्यात प्रोसेसिंग फूड जास्त वापरले जातात.
हो.
आणि मुलींच्या शरीरासाठी हे हानिकारक आहे.
ते तर आहे, त्याच्यामुळ ब्लड सर्क्युलेशन खराब होत मेनस्ट्रल सायकल खराब होते. हे लोकांना कळतच नाही.
एस एस हे कळत नाही आणि त्यांच्यामुळे म्हणजे आधीची ज्या काळात बरोबर. आपल्या परंपरा काही परंपरा हो काही परंपरा चांगल्या. त्या काही परंपरा चांगल्या नव्हत्या त्याला माझा निषेधच बाल विवाह बालविवाह पद् बंद झाली राजा राममोहन रॉयनी बंद केली त्याग ती. सती पद्धत बंद झाली किंवा ती एकच नंबर होत त्या रूढी परंपरा बरोबर नव्हत्या. आपले जे काही सवातधारक होऊन गेलेत त्यांनी आपल्यासाठी खूप खूप म्हणजे खूप.
आता तूच विचार कर ना की जर एक पुरुष वारला तर त्याच्या. बायकोन सती घ्यायची पण एक त्याच पुरुषाची बायको वारली तर त्यानी का बर सती नाही घेली.
हा त्यांनी काय घयची. नाही म्हणजे आपला भारत देश हा पुरुष प्रधान देश आहे. तुला खर सांगते मी. आपला भारतदेश हा जसा कृषी प्रधान देश आहे तसा हा पुरुष प्रधान देश आहे कारण पुरुषांना जास्त. स्त्री ला यांनी कायम दुय्यम समजला दुय्यम महत्त्व.
मला त्याच गोष्टीचा तर निषेध आणि आता. स्त्रिया कोणत्या. नाही पुरुषांना खांदाला खांदा देऊनय स्त्री हा.
अससं.
बघ म माझे जे मनोगत होत तेच तुझं मनोगत आहे आणि ते ऐकून मला खूप चांग चांगलं वाटलं.
अगं खरंच बोलतेस का म्हणजे अजून ह्या विषयावर आपण बोलू शकतो. खुप बोलण्या सारख आहे या विषयावर पण कसा टाईम लिमिट असतो. असल्यामुळे आपल्याला ह काही गोष्टी बोलता येत नाहीत ग. चालेल परत कधी विषय काढलास ना आपण निवांत बसून गप्पा मारु.
हो ठीक आहे चालेल ठेवू बाय.